हॅलो! हा बोला ताई.
हा, बोला झालं काय जेवण?
हो हो, आत्ताच झालंय जेवण.
हॅलो! हा हा हा हा. बोला बोला, तेच म्हटलं विचारूया म्हटलं. हा हा, आणि काय चाललंय?
आत्ताच झालं, पाऊस यायला लागलाय ना.
हा हा हा, पाऊस याय लागलाय.
हा मोठा आहे, पाऊस त्याच्या मुळे रेंज नाहीये.
हा हा हा.
हा.
आणि काय म्हणताय?
काय नाही बघा, निवांतय तुमचं झालं?
बोल होय, झालं जेवण वगैरे झालं बघा.
होय.
आणि काय? हा.
काय नाही, होय होय पाऊस मोठा आलाय आता.
हा हा हा.
हा.
आणि काय मग झोपत नाही, दुपारचं जरा?
नाही पोरं कुठे झोपू देत्यात ओ. अजून आत्ता जेवण होय, आत्ता जेवण झालंय, भांडी वगैरे असं घासायचेत अजुन.
हा हा हा हा, मग काही झोपायला मिळत नाही घ्या.
नाही नाही, आता वाजले किती सांगा तुम्ही पाऊणे पावणे सगळ आवरे पर्यंत साडेतीन चार वाजतील.
होय, आम्हाला पण नाही आता मिळणार आता काही झोपायला आम्हाला पण बाहेर जायचंय थोड्या वेळान. मग आता काय नाहीच मिळणार होय, आणि हा झो पून उठलाय बारका त्यामुळे काही झोप
हा.
हम्म, आणि काय मग?
काय नाही बरं बरं बरं बाकी काय मग?
बाकी काय नाही बघा निवांत चाललंय.
होय!
हा.
हम्म!
आणि काय मग?
त्याला पन्नास
पोरांची नावं काय तुमच्या?
संस्कार आणि संस्कृती!
हा हा हा हा!
आ काय नाय बघा.
हम् बोला!
तुमचं काय चाललंय मग बाकी?
आमचं काही नाही आ ता आमचा मोठा जेवायला बसला आत्ता त्याला जेवायला वाढलं. हम्म, आणि बारक्याला घेऊन बसले मांडीवरती.
होय!
मांडीवरच बसलाय तो शांत बसलाय जरा त्याला घेऊन बसलोय मो आताच जेवाय लागलाय हम्म.
हम्म! काय नाही बघा ते जरा संध्याकाळची केळवण्याची तयारी करायला लागलोय.
हा हा हा हा!
हम्म!
त्या हेनी फोन केलेला काय तुम्हाला धनश्रीच्या जाऊ बाईंनी?
होय होय आलेला की त्यांचा पण फोन मला.
हा हा हा हा! म्हंटल्या मला म्हणून म्हंटलं केलेला काय विचारूया.
आलेला फोन त्यांचा मग मी त्यावेळेस जेवत होते ना.
हा हा हा हा हां!
मग त्यांना म्हटलं थोड्या वेळाने करा.
हा हा, आता तुम्ही कॉल उचलला नाही जेवलेला जेवत होता काय? हा मला सांगशीला का फक्त मी जेवाय लागलोया म्हण मी आपलं कराय लागलों कन
इकड मबाईल दुसऱ्या रूम मध्ये होत ना.
हा हा हा हा हा!
हम्म!
आणि काय मग?
काय नाही बघा निवांत आहे पाऊस एक मध्येच काय तर ए हे ठेऊ कि दीदे. हम्म! तुमचं काय बाकी चाललंय मग आवरलं सगळं?
काय नाही आवरलंय आता होय आता जरा बारका बारका जरा झोपतोय काय बघायचं. जरा
हा हा हा चालेल चालेल.
आणि काय म्हणताय?
काय नाही बघा निवांत.
हा हा हा!
हम्म!
बोला!
तुमच्या मुलांची नाव?
आमच्याची एकाच साईराज एकाच शिवांश
हाय होय छान आहेत नाव हम् अरे आ मला आड मिशला काय नाही बघा पोरं लागल्यात बाहेर आात बाहेर नाचायला
होय दंगा
होय
आणि काय म्हणताय
काही नाही मुलगा खेळायला लागलाय वाटतं
होय खेळायला लागलं
हम हम हम हं
हम्म
चालेल चालेल
आणि काय मग बोला ह ह
हम्म
आता गावी कधी जाणार आठ दहा दिवसांनी
होय होय हो हो हो हम्म
होय होय चालूच आहे त्याला कमी नाही
ह
त्याला काय कमी नाही
हा हा हा
हम्म
आणि काय म्हणताय
का नाही मुलगा मुल मुलग्याचा खूप आवाज येतो
हा एक मिनट त्याला खायला द्यायला लागलोय त्याला तेच पाहिजे झाले लागलाय द्याय लागलय त्याला हे धर बाळा हम्म बोला आणि काय मग
काय नाही असस पाऊस चालू आहे आता बारीक आलाय जरा
हा
हम्म ए शंब
पाऊस आमच्या इकड पण आहे थोडा थोडा बारीक बारीकच आहे
इकड जरा
हाय जरा बऱ्यापैकी पडलाय
हा हा जरा आणि थांबलाय
हा काय नाही बघा निवांत करायचं आपलं अवरावर चालय म
हा हा हा हा
ते ऐक का
मुलगी हाय की आतन बाहेर बाहेर ना चालूय त्यांच पावसात भिजायचं आत यायचं बाहेर जायचं चालू्
आणि काय म्हणताय
हा काय नाही बगा
हा हा, बोला.
तुम
काय नाही बघा. चालूय आपलं काहीतरी काहीतरी करत बसायचं. झोपायला काय आपल्याला मिळत नाही.
काहीतरी टाइमपास तेवढाच काहीतरी.
होय होय.
करत बसायचा.
हम्म, न्हाय तेच्या नादाने ओळख तर होते ना.
होय. होय होय.
हं. काय नाही बघा.
आ हा बोला. आता उद्या पण काय रविवार हाय, आमची पोरं घरात असले की लय दंगा असतोय चालू. आणि ते बारका एक त्याच मोठा आहे, खरं जास्त आगावपणा करत बसतोय तो. त्या बारक्याला जरा आपण एक करून घेत नाही, पटवून घेत नाही.
हम्म हम्म.
हम्म. आणि काय मग?
पोर तशीच लहान म्हटल्यावर तशीच पोर.
होय.
तर आमच्यात एवढी मोठी होऊनसुद्धा भांडणं करतात.
हां.
लय भांडण, काय सांगायच तुम्हाला. हो हो चैत्रात असती.
हा हा हा, कोणत्या देवीची वगैरे यात्रा?
नाही नाही आमच्या गावी तिकड असते सिद्धनाथची. हम्.
हा हा हा.
सिद्धनाथ.
हा हा हा.
ती असते चैत्रातच, मे महिन्यात.
हा हा हा हा.
हम्म.
मे महिन्यात म्हणजे झाली यात्रा. हा हा हा हा.
हा मो ठ्यानं असत्या, माझ्या सासरकडची चार पाच दिवस असत्या.
हा हा, ते हल सिद्धनाथ ती ती?
न्हाय न्हाय न्हाय न्हाय.
नाही ना.
नाही नाही.
हा हा हा हा.
दुसरं. हम्म, हल सिद्धनाथ ते दहीवडला आल ना.
हा हा हा. हा हा हा.
हे इथं, काय नाही मग निवांत. आ.
ह
एक ग बसकीी पोरं दंगा करतात काय ऐकू पण देत नाही पण काहीच नाही
होय मुलांचं म्हणलं हो तसच
होय होय पोरांचं कायच असतय स
हम्म आणि काय मग
काय नाही बघा आवरायचं आता
होय आता चार वाजले की झालं चालू पुढं आवरायचं पुढचं पुढची रुटीन चालू
संध्याकाळची तयारी चालू
होय
हम्
सकाळचं झालं की एक दोन तास इकडे तिकडे गेलं की
म् मग काय सकाळच्या आवऱ्यापर्यंत संध्याकाळी
होय हा
आणि संध्याकाळच अकरा वाजता आवरायला
हा
हम्म
हा नि कााय म
त्यात पोरांना कसं कोणतरी येऊन बघावं
होय
जास्त असते पण काही कमी नाही
होय
हम्म काय काही नाही ह ह
हम्म हम् हम् हम्
हम्म हा आतानीव अतस
बरं बर चाल चालते चालते आवरा तुमचं ठीक आहे
हा हा
हा